नमस्कार!
नमस्कार काय कतय
काम झालीत आता कामं वगैरे जेवण वगैरे करायचं आता,
बाकी काय जेवण,
हा बाकीचे हो साडेबारा वाजलेच येत. आताच काम झाले आता करायचे,
हो तेच बस आता जेवण के म्हटलं हो झालं, बस आ चच पी, ते म्हणजे पाणी पिलेलं चांगलं असतं ना,
हो तेच आताच मी पण पाणी पिलं म्हण जेवण्याच्या आधीच करून घ्या तर सांगायलेत ना आपल्याला, पाहिलं न्हत माहिती पण जेवणाच्या ह प प्या जेवता पाणी प्या पण जेव झा झाल्यावर पिऊ नका,
हा जुन एक म्हणजे आपली पचनक्रिया चांगली राहते.
हा आणि ते व्हिडिओ थ्रो पण बघायला भेटतं आपल्याला पोटात अन्न चाललंय त्याच्यात, पाणी चाललंय ते जे इन्स्युलिन तयार व्हायचं ते सगळं, पाण्यातच वाहून चाललंय. त्याच्यामुळं माहित झालंय आपल्याला हा,
ते होत नाही ना ते मग, पोटदुःखीचा त्रास कमी होतो जास्त पाणी पिल्याने, तणाव कमी होतो हो नाय भरपूर पाणी, सांगतात जिम पण तस सांगतात व्यायाम केल्यानंतर म्हणजे दीड ते दोन लिटर पाणी,
ब मला तर पहिलं मी पाणी, मला दिवसभरात एक बाटली सुद्धा पाणी जातण होतं. म्हणजे खूप माझ्या शरीराला पाणी हा पाणी कमी लागतं. अ आणि प्रेग्नेन्सी मध्ये मला आठवण करून द्यावी लागायची, पाणी पि म्हणजे पाणी पिलंय का पाणी पी पाणी पी आता पण ते फोन मध्ये बघून माहीती झालंय दिवसात, एक दोन लिटर तरी पाणी पिलं पाहिजे,
तेच ना आणि कस आहे,
हूं पाणी पिले की शरीरात म्हणजे सगळ्यात चांगलं पाणीच झालंय आत
हो पाणी झालं म्हणजे कस आपलं वजन पण नियंत्रित राहत ना त्याच्याने वज कमी करायच असेल तर भरपूर दिवसातुन वाटते लिटर पाणी प्यायला लावतात आणि माझा आणि तसच झालं होत वेट लॉस करायला गेली फिटनेसकडे म्हणतो मी तसच म्हणजे गरम पाणी प्या म्हणजे एका एका तासात म्हणजे एक एक लिटर पाणी तरी प्या.
एका एका तासाला
भरपूर पाणी प्याय लावलं त्यानी म्हणजे डिहायड्रेशन म्हणजे होणार नाही तुमच्या ह्याच्यात म्हणज पानी कमी ये.
हा हा हा हा हो ना डॉक्टरला पण आणि आता फिटनेस सेंटरला वाल्यांना बी कलायला लागलय आता मोठे हिरोईन कलाकार ते बघा ते लिक्विड जास्त घेतात शूस हे ते आपल्याला काय तेवढे ज्यूस वगैरे नाही भेटणार येत समजा. कारण आपण करणार कधी बनवणार कधी त्यांना आयत भेटत म्हणून ते लिक्विड थ्रो ज्यूस म्हणजे त्याच्यातून सगळं जातं त्यांनला
तेच ना म्हणजे कसं ना आपण सकाळी उठल्यावर आपण कोमट पाणी पितो किती म्हणजे या चांगलय ते शरीराला अगोदर पाण्या पासून सुरुवात केली तर
ह ह ह ह त्याच्यामुळे चांगलंय पाणी पिलेलं
तेच चांगलंय म्हणजे कस नाय तसच मला इथ सांगल म्हनजेचं थोडं थोडं म्हणजे पूर्ण आत किंवा डाक्टर तुम्हाला जितकं पाणी पिता येईल तेवढं भरपूर
हा हा हा हा हो ना सकाळी पण लिंबू पाणी घेतलं उठल्या उठल्या आणि त्याच्यामुळे आता मी काय करायलय मला खूप जास्त ऍसिडिचं ऍसिडिटी ची त्रास होऊ लागला. मंग ते सीया सिड्स संध्याकाळी भिजू घालते. सकाळी गरम पाण्यामध्ये ती सिया सिड्स स थोडस लिंबू टाकून पिते तर दोन तीन महिने झालं मला ऍसिडिटी पूर्ण कमी झाली. आणि एखाद दिवस पण एक दिवस जरी मध्ये गॅप दीला तर लगेच एसिडिटी हे व्हायला काहीच नाही ते सकाळी अर्धा चमचा भिजू घालायच. च रात्री सकाळी गरम पाण्यात प्यायचं त्या गरम पाण्याचा काही जणाला त्रास होतो मलाच व्हायचा आधी पण ते ते सीया सिड्स मुळ ते गरम पाण्याच हे होत नाही आणि वजन कमी कराय ला चांगय ते शरीर हलकं फुलकं राहत आणि थंड पण राहत.
हा तीच आता म्हणजे कसं बघा आता म्हणजे कसं सांगतात डॉक्टर पण किंवा युट्यू वर इन्स्टा वर पण मेसेज येता कीं बाबा उन्हातना मग आले का थंड पाणी म्हणजे भरपूर पाणी नका पिऊ थोडं थोडे प्या. हे थंड पानी नका पीऊ
फ्रीज मधलं पिऊ नका. आता ते आता तरी फ्रिज मधलं बऱ्याच ठिकाणी बंद झालेय कारण ज्या लोक वापरतेत त ती थंडच भेटायला लागले आणि असं पहिल्यासारखं कुणी नळाचं पण पाणी पित नाहीये. कोणीच नाही कम केमिकल यु ते फिल्टर बसवलेले ज्याचे त्याच्याकड त्याच्यामुळे कोणतंही असू जा पाणी, पाणी महत्त्वाचय.
ठीक ये म्हणजे बघा ना पाणी हे मोठ म्हणजे म्हणजे त्वचा किती अशी ग्लो चमकदार
हो हो हो जेवढं पाणी असेल ना शरीरात
तेवढंच आपली त्वचा निरोगी राहते.
शरीर आपलं रक् क्ताला पण थोडंसं अ प्रयोग म्हणजे काही ना काही मिक्स करून जरी पिलं पाणी मि
हा. किंवा आपण कोल्ड्रिंक्स म्हणजे आपण ज्यूस वगैरे म्हणा ड्रंकिंग वगैरे म्हणा छान मग ज्युस वगैरे आपल्याला म्हणजे डिहायड्रेशन होत नाही.
आजार कमी होतात. शरीरात
आजार कमी होतात, पचणक्रीया पण चांगली होते ना
हो ना. हो ना. जेवता ना पण जेवण्याच्या आधी पाणी प्यायचं. त्याच्यानंतर जेवताना थोड थोडं जेवण केल्यावर एक अर्धा तास पाणी पिऊ नका. म्हणत्यात काही
जेवता जेवता पाणी प्यायचं
हो. नाही थोडस घेतलं तर हरकत नाही त्याला, पण जेवण झाल्यावर, झाल्या झाल्या पाणी प्यायच सवय काही जणांना, तांब्या भरून पाणी पितात जेवण झालं की. हा तेच म्हणाले, मला इतका जास्त म्हणजे पंधरा दिवसां अॅसिडिटी होत होती. असे दोन दोन दिवस खाऊ नाही वाटायचे इ. तके जास्त ऍसिडिटी व्हायची. पण आता मी एक मे पासून प्यायली
हा. मी पण तसच गरमत म्हटलं भरपूर पाणी प्यायचं चांगलं असतं.
ते चिया सिड्समुळे माझी पूर्ण बंद झाली. नाही तर मला रोज एक गोळी घ्यावी लागते. आधीच काही खातेय तर भीती वाटायची. अडकले म्हणजे घशामध्ये अशी जाळ लागल्या ऍसिडिटीने, त्यामुळे ते पाण्याचे चिया सिड पाण्यामधे चालून केलं ना
हो. तस नाही आपणच भरपूर पाणी पिल का म्हणजे असं आपल्या शरीरात काही विषारी असतात, काही घटक असतात ते पण बाहेर पडतात त्याच्याने, मग आपलं शरीराच स्वच्छ होत. आपण ज सख कसं स्वच्छ शरीर दुधलं जातं. भरपूर पाणी
हा हा हा. जेवढं होईल तेवढं ते हे होऊ ना आपल्या शरीरातून आणि एकदा सवय लागली की, जातं माणसं चला पाणी वाटत माणसाला पाण्याची सवय नाही मला हा हा. नाही आता मुलांनाही तशी सवय लागली ना. खूप कमी पाणी पितात मुलं आता माझी मुलगी ती खूप जास्त कमी पाणी पिती. तिला असं पाणी प्यायचं म्हणलं की नको वाटतं.
बापरे. नाही मुलांना तर म्हणजे दिलंच पाहिजे. डोळे पण चांगले राहत ना त्याच्याने.
हो ना डोळे चांगले राहतात, शरीरात सगळेच हा. नाही तशी ड्राय स्क्रीन, हो. खाज सुटते स्किन ड्राय झाली की आहे हा. आणि सगळ्यात जास्त आता सध्या भेटतय वातावरणात तर पाणीच शुद्ध आहे. बाकीच्यात कशात भिसळ ह्याच्यात भिसळ पण पाणीच असं एक काय इथ भेसळ कि नाही, बिना भेसळीचे
मस्त आहे. म्हणजे दिवसाचं म्हणजे आठ दहा ग्लास तरी प्यायलाच पाहिजे. असं
घ्यायलाच पाहिजे. हो ना आता ते बरेच जण ते वेग वेगवेगळे काही काही टाकून पाणी प्यायला लागले, ते नवीन बॉटलमध्ये टी व्ही वर बघितन, मग पुदिना आपण म्हण अदरचा तुकडा एखादा आणि ते चांगले
होण ते ते वॉटर तयार करतात ना ते
ड्रिंकिंग वॉटर त्या बॉटलमध्ये भिजवून ठेवायचं आणि ते पित राहायचं दिवस हो हो. नाही आता स्कूलमध्ये पण कंपल्सरी केले. मुलं आशी घेन स्ूल मध्ये पण त्या ब
ते सांगलं म्हणजे ते दोन दिवस काही एक दिवस फ्रीज होते ठवतात. मग पुूर्ण एक दिसात पाणी संपवायचं ते काचेच्या बॉटल इत का? पुदिना वगैरे टाकून. हम् ते तर
पुदिना सियासीड आता ते काय करतात मुलं पण लहान शरीरात त्यांच डिहायड्रेट. त शाळेमध्ये फळापळ अस खूप जास्त अभ्यास आहे. त्याच्यामुळे तर ते असं. ड्रिंकिंग वॉटर तयार करून नाहीले पुदिना लिंबू त्याच्यात वेगवेगळे हे काही टाकतात आणि ते घेऊन जाते. अऍपल टाकतात त्याच्यातच ऍपल पण कट करून टाकतात त्याच्यातच
हम् भूक पण नियंत्रित राहते ना त्याच्याने
हा हा. ना तुम्ही पिझ्झा जास्त पाणी
हो यायलाच पाहिजे.
हो ना नाही मलाही इतक्या दिवस सवय नव्हती आधी हो ना शरीर पण आपलं डिहायड्रेट राहिल. चांगलं असत कारण लोक म्हणतात ना नारळ पाणी घेतलं पाहिजे. ते पाण्याच आहे ते पण घ्यायचं कधी मध्ये हा ह्या पाण्यासोबत त्यात ते पाहिजेत.
हा ते म्हणजे एवढं चांगलं ते म्हणजे कसं आहे म्हणजे पाण्याचाच प्रकार आला ना त्या त्याच्यात म्हणजे असं.
हो ना हो ना नाही मी अनुभव घेतलाय ना आता त्या पाण्यामुळे माझी एसिडिटी पूर्ण म्हणजे गोळी रोज घ्याव लागायची एक ती गोळी बंद झालीय आणि सिडिटी होत नाही काही खाल् ह महिन्यामध्ये हो ना. दीड महिन्यातच कळलंय मला कि त्या पाण्यानं मला किती फरक पडलाय.
हो तेच ना. घामाद्वे भरपूर पाणी म्हणजे भरपूर घा आहेत नििंगतो बा मग वि घटक बाहेर पडतात. तस झालंय तेल तेच वा. ्या म्हटलं करतो.
हो भरपूर पाणी पिऊया पाणी प्यायचं व्यवस्थित नाही मी आता सध्या चालू. पा माझ पहि जात नव्हत मला सकाळी एक ग्लास एक दीड ग्लास गरम पाणी अस.
हो म्हणजे ना बॉटल्स भरून ठेवायचं ठरवलं. की म्हणजे असं बॉटल भरायची म्हणजे ओढ पाणी संपवायचं अज दर भरायच. हा दिसलं प्यायचं तस म्हणजे कस पण माठाजवळ जात नाही. अशी बौटल भरून असं आता तुम्ही म्हणताय आपण पुदिना वगैरे
हो म्हणजे सकाळचं वेगळं पाणी दुपारी वेगळं संध्याकाळी वेगळं म्हणजे सगळं. ्याच गोष्टी चाल्यात.
म्हणजे आपण पण टाइम दिला तर बरं म्हणजे हो ते ना हो चालेल हो. हो.